हॅलो.
हॅलो. हां येतोय ना आवाज?
हॅलो.
जरा रेंज मध्ये राहता का मध. मधी मधी तुमचा आवाज येत नाही.
होतं ना तिचं.
आ.
आता.
हां आता येतोय हां आता येतय येतय आता येतय.
आ.
तुमचा पण आवाज ब्रेक होतोय म्हट. म्हंटल तुझा पण आवाज ब्रेक होतोय हो.
आता येतोय का?
हो आता येतोय.
बरं. काय नाही बसले तुम्ही काय करता. झाडाखाली का झाडाची सावली घेता.
हो उन ना. हा का? हो पाऊस नाही. नाही का.
पाऊस नाय हाय आता दोन दिवस तर नाय हाय पाऊस. झाडाखालीच बसायला पाहिजे झाड पण आता सगळी तोडतात. नाय का? हॅलो. हॅलो. हॅलो! आवाज ब्रेक होतोय?
आता
हा आता येताय
तुमच्याकडे कसली कसली झाडे आहे?